हॅलो. हॅलो.
हॅलो.
नउ दहा कॉल तर अशेच वाया गेलेत हां माझे.
हॅलो.
नऊ दहा कॉल तर अशेच वाया गेलेत माझे.
हॅलो.
हॅलो. आवाज येतोय का? आवाज येतोय का? अगं नाही सकाळ पासून ह्याला नेटवर्कच नाहीये. नेटवर्क नाहीये सकाळपासून. रेंजचा प्रॉब्लेम आहे. माझे तर नऊ दहा कॉल अशेच वाया गेलेत. नउ दहा कॉल असेच वाया गेलेत ग.
हा.
काय ते? आणि दोन तीन जणांना फोन केले तर ते- त्यांचे पण कॉल असेच. हो आता येतोय. पण सकाळी दोन तीन जणांना केले ना तर - त्यांना माझा आवाजाच ऐकू येत नव्हता अजिबात.
हा रेंज प्रॉब्लेम असला की तसं होतं. काही नाही येत हो अडचण त्याची.
प आपले खूप कॉल गेले कि वाया.
दहा मिनिटं बोलत नाही का तुम्ही मग?
अगं, आवाजच गेला नाही पलीकड आणि कसं बोलणार?
आपण बोलायचं. थोडा थोडा जरी आवाज गेला तरी चालेल. दहा मिनटं बोलतच राहायच. दहा मिनिट- पूर्ण होईपर्यंत. कट करायचा नाही म्हणजे तो गृहित धरला जातो ना? हा रेंज प्रॉब्लेम असतो.
हं. ते मला माहित- नव्हतं. मी खूप वेळा हॅलो हॅलो हॅलो बोलले काही ते ऐकून नाही जात होत.
ह. हो. रेंज प्रॉब्लेम ऍपच्या असल्यामुळे ना- तो गृहित धरला जातो. आपण तो कॉल सुरू ठेवला पाहिजे.
बरोबर. तुम्ही कुठे बाहेर गेलाय का? बहीण पण आहे का सोबत?
हो. बहीण पण आहे आमची.
हम् हम हम् हम.
तुम्हाला कार्या ॲप साठी, कॉल करण्यासाठी एक दोन नंबर आम्ही अवे्लेबल करून देऊ शकतो. तुमचे कॉल -
मला आता कोणाचा तरी फोन आला होता. बट माझ्याकडे तो नंबर सेव्ह नसल्यामुळे मी-
हो ना? कार्या ऍप वरती आलेला का?
हो आत्ताच आला होता. एक पाच मिनिटापूर्वी. तुमचा फोन येण्याच्या आधी.
हो का? बर नाही तो माझाच नंबर असेल. माझ्या मिस्टरांचा असेल तो नंबर. त्याच्यावरून मी रिटर्न केला होता. तुमचा कॉल येण्या अगो -
ते ग्रुपला मी मेसेज टाकल्यामुळे, मला भरपूरच फोन यायला लागले.
ते नंबर वगैरे केला ना तुम्ही मेसेज?
हा.
डिलीट करा मेसेज तो.
हो हो. करते करते.
हा.
बरं झालं सांगितलंत. नाहीतर - ते फोन उचलत बसायला लागलं असतं मला
हो आणखी काय चाललंय तुमचं
हा बोलला आता केला डिलीट
हा दिंडी वगैरे बघितली की नाही आता पंढरपूरची वारी सुरू आहे
हो बघितली ना आमच्या घरा घरातले गेले होते आमच्या सकाळी आमच्या घराच्या समोर आली होती आज
ह हो का खूप दिंड्या चाललेत ना
हो हो वारी तुम्ही काय प्लॅन केला अचानक जाण्याचा
आमच्या बाळाचं नाव ठेवायचं होतं ना बोलले होते ना तुम्हाला परवा दिवशी मिळते
हो हो हो हो
लक्षात नाही राहिलं बहुतेक तुमच्या
नाही अ कामाच्या बापामध्ये लक्षातच राहत नाही बऱ्याच गोष्टी
हो
दिदींचे सगळे टास्क कम्प्लीट झाले का ह्
हो एकच राहिलाय कॉ तिथ तोन जाईल दोघांना आमच्यात आलेला आहे टास आणि त्याचा नबर आम मुलगीने घेतलेला आहे तो तुम्हाला देतो मी तुम्ही तिच्याशी आ फ्री असाल तर त्यािच्याशी तुम्ही सहा सहा कॉल करू शकता आता दिवसभरात तुम्ही
हो का मग दिवसभरात मी करू शकते कारण आता माझं ना सुपरवि्हजन आहे तर मी अडीच ते साडेपाच सुपरव्हिजन मध्ये असेन मी सहा ला कॉल करू शकते
हो ना
सहा पासून साडेसहा पर्यंत माझे होतील कॉल
हो तुम्हाला मी देते फोन नंबर
हा
काम करत जरी तुम्ही बोलला तरी काही अडचण नाही
हो काम करत बोलले तर काही अडचण नाही पण सुपरवि्हजन करताना मी बोलले तर मला फार अडचण निर्माण होईल
हो हो तस नका बोलू तुम्ही सुपरवि्हजन करताना सुपरवि्हजनच्या अगोदर तुम्ही बोलू शकता नंतर मग तुम्ही
तुमच्याशी माझं हे कं्प्लीट झाल्यानंतर मग मी त्यांना सहा वाजता वगैरे कॉल करेन
हो हो ठीक आहे ठीक आहे हो
बाकी तुम्ही परत येणार आहात
आज संध्याकाळी इथून रिटर्न येणार आहे उद्या सकाळी येणार आहे आम गावी
बर बर बर
हो
घरात बाकीचे सदस्य आहेत
हो आहेत बाकी सदस्य उद्या नंदबाई लग्न आहे ना तिकडं जायचं आहे अजून
हो हो हो त्या ह्याच्या बाळाला बघायला गेलं होतं का आपल्या मैत्रिणीच्या
काय झालंय
ते घरी आणलंय ना तिला मी त्याच काल स्टेटस बघितलं
नाहीयो
सियार
नाही जाऊन येऊया ना आपण एक दिवशी
हो जायला हवं.
हा.
मग तुम्हाला कधी वेळ आहे तेव्हा सांगा आपण जाऊन येऊया.
हो एखाद्या संडेला वगैरे आपण जाऊन येऊ शकतो.
आपल्या घरापासून तिथं जाण्यासाठी.
बस आहे अर्ध्या तासाला काही अडचण नाही अर्ध्या तासाला बस आहे.
त्यांच्या घराच्या तिथे उतरते का कस.
ते वरून आपल्याला रिक्षाने जावं लागेल किंवा मग त्यांच्या घरी कोण अव्हेलेबल असेल तर आपल्याला.. न्यायला बोोलवलं ला.
बर तस करू शकतो. आपण जायला तर हवंच.
हो जायला हवं ते सर्वांच्यामाला वगैरे येते ना..
हो तिची उपस्थिती सर्वांच्या कार्यक्रमाला असते म्हंटल्यावर आपली उपस्थिती पण पाहिजे ना..
पाहिजे हो.
हम्म अजून काय म्हणत विशेष
विशेष काही नाही आहे.
ठीक आहे
ब पालक पनीर कसं बनवता तुम्ही मला जरा रेसिपी सांगाल का माझ्या समोर सगळ.. पालकच पालक आहे.
मग घेऊन या ना येताना..
हो आणणार आहे ना.
भरपूर घेऊनया माझ्या मुलाला पण आवडतो तुम्ही.. जर आणलं तर बर होईल मग.
हो छान आहे पालक ताजा तवाना दिसतोय माझ्या समोर भरपूर.. असं पालकाची शेती केल्यासारखं असं.
लागल्या हाताला हा. हो पा तुम्ही घेऊन या इथे. मी तुम्हाला सांगेल आता पण तुम्हाला मी थोडक्याच सांगते बट माझ्यासाठी पण तुम्ही घेऊन या अशी माझी विनंती. तुम्हाला.
हो नक्की आणल पण मला रेसिपी सांगाल का.
हो सांगते पालकाची पानं आहेत ना पान पानं पानं फक्त खोडायची. त्याच्यानंतर य ना ती पानं एक मिनिटासाठी धुवून घ्यायची स्वच्छ.
हा
आणि पानं पानं फक्त उकळायची उकळताना त्याच्यामध्ये. थोडीशी साखर टाकायची.
हा
हकर याच्यासाठी टाकायचे कि त्याचा कलर तसाच राहावा. ग्रीन. मग तो थंड पाण्याने परत धुऊून घ्यायचा. धुवन घेतल्यानंतर त्याची परत प्युरी करायची. प्यु करत असताना त्याच्यामध्ये तुम्ही.. एक मिनिट तीस आहेत का. होम
पिवरी करत असताना त्याच्यामध्ये आले लसून पेस्ट हिरव्या मिरच्या ते घालून तुम्ही.. हम्म ते घालून फिरवायचं. मग त्याच्यानंतर नॉर्मली कढईमध्ये थोडस तेल घेऊन. त्याला आपण जिरे मोहरी टाकून. लसून टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये ऍडिशनल तुम्हाला कांदा आवडत असेल. तर बारीक चिरलेला कांदा.
हा.
आणि ते चिरलेले आपण जे ते चिरवलेलं मिश्रण आहे ना. ते त्याच्यामध्ये ऍड करायचं.
हा हा.
ऍड करून मग थोडसं मीट.
हा.
सगळं टाकून घेतल्यानंतर तुम तुमच्या मुलाला पनीर शॅलो फ्राय करून आवडत असेल तर शॅलो फ्राय अदरवाईज. जसं पनीर. आणतो आपण मार्केटमधून तसच बारीक बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकायचं.
हो का?
हम्म. माझ्या मुलाला खूप आवडती तिची भाजी.
हा.
नसेल तर मग तुम्ही पालकपुरी पण करू शकता. सेम अशीच रेसिपी करायची आणि त्याची जी प्युरी असते ती घावाच्या पिठामध्ये मळायची.
हो का ते तळून घ्यायचं का शालक फ्राय करायचं.
पुरी का तळून घ्यायच्या पुऱ्या. फार छान लागतात लग्नाच्या कार्यामध्ये वगैरे असतात बघा.
मध्ये असतात.
पण पालक खूप आवडतो पण मला मी आज बाजारात जाणार होते. ब बी आणणार होते पालकाचे.
हा हा बिया आणू नका तुम्ही बाजारातून मी देईन तुम्हाना.
बरं.
पणकाच्या बिया पण पालक कसा आहे थोडा जरी लावला तरी तो भरपूर होतो ना.
हो तेच ना आणि आम्ही राहतो दोघेच आम्हाला थोडासाच लावायचा आहे आम्हाला त्याची शेती नाही करायची.
हो ना तुम्ही शेती देखील करू शकता तुमचं अंगण खूप.
त आवड आहे मला खूप खरं खूप काम असतो वर्कलोड खूप आहे.
हो मला पण शेतीची खूप आवड आहे. पण जागा नाही ना तो प्रॉब्लेम आहे.
टेरेस वरती करू शकतो आपण थोडीफार शेती.
हो का खर करू नक्की करू टेरेस वरती मग आप.
पण तुम्ही आज आठवणीने पालक घेऊन या विसरू नका.
हो हो.
तुम्ही मला तो जो नंबर देणार आहात ना तो नंबर मला टेक्स्ट मेसेज करून ठेवा. आणि मला त्यांचं नाव वगैरे सांगून ठेवा.
हो नक्की नक्की.
बाकी तुम्ही रिटर्न येताना मग एक मला फोन कराल का?
हो नक्की करेन.
आणि ते मग असे मी जे तुम्हाला कार्य दिलं होतं ते कधीपर्यंत पूर्ण होईल?
कार्य.
ते मगाशी नाही का सांगितलं माझं महत्त्वाचे एक. पालेभाज्यांचं पार्सल येणार आहे ते जरा थोडं रिसीव्ह करायचं होतं.
हो ते सं. संध्याकाळी मी करेन ना.
चालेल चाल आठवणीनं कराल.